हॅलो
हां
हम् बाकी तुझ काय नाही तू काय म्हणतेस
मी काही नाही म्ह आम्ही म्हणजे मग तेव्हापासून मी खाल्ला नाही ना पस्ता आणि मग परत आम्ही म्हणजे जेव्हा सेकंड इयर ला होतो काणी मी तेव्हा मी आणि ते आमचे सर आहेत आमच्या म्हणजे अ ते पावती वगैरे देतात ते जरा असं ते ते मग ते काय बोलले आपण जाऊया फिरायला वगैरे मग आम्ही त्यांच्यासोबत गेल ना सगळी मुलं होती म्हणजे माझी दोन भाऊ होते ती आणि ते सर आणि मी होतो मग आम्ही पाऊस वगैरे पडाल मस्त छान असा आणि आम्ही रामनिंगला गेलेलो इकडं आणि तिथं ना हा त्यानी चीज पास्ता केलता मस्त ईटत ग होय होय होय पा
पण गाड्या लावलेल्या
हा हा हा हा पाऊस पडल तर भरपूर पूर तमदोल गेला गेलतो ह्या साईड ला परत एक डोंगर आहे ना
हा हा हा
हा तिकडे गेलतो आम्ही आणि मस्त पाऊस चालू होता आणि ते चूल तर काय पेटता पेटत नव्हती आम्हाला अस कंटाळून असं वाटाल की कुठ तर बाहेर जाऊन करून घेऊन यावं खायला
हा
असं वाटाल तर आणि ते गरम गरमच चांगलं लागते गार झालं की चांगलं लागत नाही ते
क्रीम म्हजे चीज वगैर घातलीतात
हा हा आ म मी तर खाल्लच नाही त्या आमही टाक टाूनच दिलं किवढा मला पास्ता टाकून दिला
हा
चांगधऊत ब आम्हाला आवडलंच नाही ते काय विचित्रच लागाल तर
ते त्या तुम्हाला व्यवस्थित ते हे मी आणत ना काही इ््रीडियंट्सनीी टाकून वगैरे करायला मिळाले
सगळं आणलेली आहेत
ह रालेलीत ग पण ते ज्या ज्या वेळेला जस त्याला उष्णता लागायला पाहिजे चुलीच ते तेवढं लागलं नस चुलीचा विषय ते घंटंच घ की तर
हा मग ते आणि लागत पण मॅगी घेऊन गेले असते आणि बरं पडलं असतं
ह हम दोन्ही घऊन जायचं ना मग मॅगी पण पास्ता पण
त्यात विचारलेलं ना सगळ्यां म्हणजे त्या तिघण ना त्यानी मग मग त्यानी मी म्हट स्वतःच बोलल की ते पण मग पास्ता करूया म म्हटलं मी पण कधी खाल्लं नाहीे म्हटलं म्हणजे मी एकदा केल तर मग ते जरा गंडले तेव्हापासून मी खातच नाही म्हंटलं मग त्यानी म्हणटत नाही मी छान करतोय मग मी करतोय म्हणजे त्यांनी वगैरे म्हणजे असं कुठ तरी काम केलत वाटतं ना
हम हम
कॅफेत वगैरे त्या म्हटल की मी करतेोय प्रत्य तिक म्हणून आहेत ते तिथं आमचं सर ते म्हटलं की मग करतोय मग ठीक आहे ठीक आहे म्हंटलं मग ते गेल्यावर त्यानी केलं तर आता त्यांच्या समोर कसं वाईट बोलायचं मग ल हात चांगला झालाय फक्त कोण खाल्लंच नाही मग काय त्यांना कळाला सोडं खाल्लं नाही त्याच्यावर हा पण पोटाचा पण विचार करायला पाहिजे ना पुढच्या माणसाचा विचार केला अस तर मग पोट खराब झाला
हो लईच त्रास झाला असता तुम्हाला नंतर त्या वेळेला तुम्हाला काय वाटलं नसतं नंतर त्रास झाला
मग मी तस बनवत नाही मी काय करतोय उकडून घेतोय पहिला पाचता आणि कोडलीस की नाही कॉर्नफ्ल जरा सुट्टा करते पाणी गार पाणी घातलीस कु नाही त्यात कॉर्नफ्लॉवर मैदा घालत य जरा पाच मिनटं ठेवतोय फ्राय करून घेत त्याच्यानंतर ना पेरी पेरी मसाला परत मॅगी मसाला चट मी मीठ घालून कणे ते सगळं मिक्स करून ठेवतो मग आपल्याला कधी पण असं पाता येते छान लागते कुरकुरीत ते कोमी करतेच
कधीतरी आला पाहिजे मग तुझला घरी खायला
एक ठी आहे बिनंदस्ती आहे
हम्म आता आपण नबमीच्या घरी जाऊया पहिला मोमोज खायला सगळ्यां चकरी कायत कायत खायला या जाऊया क जाऊया हिजप
मी पण एकदाम मध खेलतो मग मग मला पण येतय खरं तर क नाही त्यांच्या कशा भाज्या एकदम बारीक असतात ग
हां
तर साप
तसं भाज्या ते कसं असते ते कटर असते मिळ ते काय छोट आपलं ते ते ओडाओडीच खट खट्टर हा बघ तस तस तस कटर लागते
हम्म ते आता मग खरं क नाही असं म्हणजे मी खाल्ल्यात जथ काय आता म्हणजे आर के चौघळ नाही आहे ते मोमोजच तिथ एक खाल्लय परत आमच्या इथे जोडव आहे तिथ एक खाल्लं समोरच आहे मोमोज जन म्हणून तिथे खाल्ल ते दोनच ठिकाणाच मला लई आवडते ते मस्तच असते
मी एका शिकांचं खाल्लेलं सुंदरवागे जवळ आपल्या आहे ना तिथ त्या साईड ला सुंदरबागेच जवळ आहे कोपऱ्याला हेवनच्या साईडला म्हणजे ते आयंगर बेकली नाही काय छोटंस दुकान आहे त्याच त मी माझ मी ऑलमोस्ट दोन तीन वेळा खाल् त्याच्याकडेच खाल्लंय स्टीम मोमोज जास्त वेळा खल्ले फाईज पण खाल्लेय स पण स्टीम मला जास्त आवड
हम्म नाही मी पुरपूर फ्राय केलेलंच खाते मी जास्त करून
ते मैदा असतय काय ते बाहेरच मैद्याच करतात काय ते
हो
हम्म नन मला पण एकदा ट्राय करत पाहिजे मग घरात
कर की आम्ही पण येतो कुध ते खायला
हय ट्राय तर करतो आधी ट्राय घाण झाला तर उगं तमला गंडाला घंडवायलाच येत स असं म्हणता ठीक आता एक दोन चार दिवस नसत सुट झाली तेव्हा आपण ट्राय करूया घरात तुम्हाला तुमचा जर एक्सपिरियन्स आम क्पिरियनस आम कायेशर्स आम्ही प्रेशर्स एक्सपिरियन्स मिळ आपण काहीतरी जरा बघूया काय घडतय का आपल्या हातन
हम्म काय तर नवीनच
घडल ह लावूया किंवा जरा शोध लावूया चांगला
हे घालिया ते घालिया हे घालया
हम्म तेच खांदा लसुन मिर्ची जिंजर जल पेस्ट घाल ग मागे मसाला बी असते घाल ग त्याला कते घाल ग घाल ग सगळं घालायचं आणि ममचा बोमोज करायचा
नाही ग होतय चांगलं नीट केलं की नाही होत सगळ मी फ्रेंच फ्रेंच फ्राईज पण घरात त म्हणवते.
मी पण ट्राय करायचं म्हणलेलं पण तेवढं बारीक कटिंग होत नाही ग आपलं जसं ते.
येऊ दे. बा पहिला लांबड लांबड कापून घ्यायच दोन भाग केलेस का नाही. लांब लांब कापून घ्यायचं परत आणि त्याच्यात मधी मध्ये आणि ओढायचं दोन. खापायचा आणि परत त्यात.
होय पण ते म्हणजे जे फिनिशिंग असतय क नाही आपल्याला बाहेर आपण कॅफेन खातोय. तेवढं चांगलं फिनिशिंग म्हण किंवा तेवढ चांगले. कुरकुरीत पणा म्हण तेवढं मिळत नाही आपल्या घरात लहायच्या.
काय करायचं म्हत आपैला एकदा कनी फ्राय करून घेतलीस क नाही सगळं.
फ्लोरलावाचत.
कॉर्नफ्लवर मैदा धो्नी पण लावत असते.
दो्नी लाहायचे असते त्याला कधी फ्राय करताना.
नाही कॉर्नफ्लॉवरच फक्त लाव लावायचा मैदा नाही लावायचा. कॉर्नफ्लावर फक्त टाकायच ह. कॉर्नफ्लॉवर फक्त टाका म्हजेण घेतले हा. मी तर ते कधी कॉर्नफ्लावर वगैरे टाकत नाही मी असंच करतोय म्हणजे फ्राय. एकदा फ्राय करून घेतली नाही म्हणजे थोडं थोडं फ्राय करायचं आणि मग नंतर. करत आणि सगळे एकत्र फ्राय करायला टाकायचं ते.
डबल फ्राय.
हा मी तेच करतोय मग आणि एकदम कुरकुरीत लागते.
होय ट्राय करायला पाहिजे कधी तर बसून.
मग त्याच्यानंतर ना चटणी मीठ मग पेरी पेरी मस्त. मसाला मॅगी मसाला सगळं टाकते मस्तपैकी हालवून खाऊन टाकते. एकटे पुरतच करतोय मी दोन बटाट्याच. खायच कधी वाटेल का करलून खायचं.
हा ना बटाटे काय घरात असतातच ग नॉर्मली कधीपात. कर आणि बटाट्याचे एवढे पदार्थ करता येतात क भयंकर पदार्थ करता येतात बटाट्याचे. रोोल बॉल अ नगेट्स वगैर. वगैरे वैे वगैरे किती काय काय प्रकार. ताट्याचे करायला हम्म फक्त. कंटाळा येतोय ते फ पण करणारस होते.
हा करायच मग त्याची भांडी घालता ह्यान त्याहून. म वाट सग मग काय.
हो दष्काळ म्ह दुष्काळ तेरावा महिना तस होते.
ह.
म्हणून त्यावढ एक शंभर रुपये जाऊ देत खरं भहेरचं खोनया. असं वाटते परवाच खाल्लो म मी आम्ही दिदी तेन गेलतो. मी दिदी वहिणी पोर खाऊन आलो मस्त बैकी. साल्टेड आणि पेरी पेरी दोन्ही खाल्ले.
ह् ते कनी चीजवाला चांगलं लागत.
चीज मला म्हणजे पर्सनली मला चीज आवडत नाही. खायला जास्त पण असं काय नाही म्हणजे आवडत नाही पण मी खाऊ शकतोय. सगळ्याच गोष्टीत असतं आहे माझं मी आवडत नाहीत मला.
मसाला घा लावूनच टाकतोय तो आपण आणि त्याच्यावरनिज. वगैरे घेणतात ते मेळन जा असते भवते काहीतरी.
हा मिळेल मग.
हा ते असते चिजवाल पण असते ना ग.
हम् तर बरोगर आता चांगला होता का नाही चीजवाला मस्त.
हो त्या दिवशी छान होता खर त्याचा म्हणजे त्यांना दोन घातले ना. लाईस त्यामुळे तो चांगला लागत
त्या दिवशी ते फ्रॉस्टेड वरच संपलेलं वाटतं त्यांचं म्हणून त्यानी डबल चीज घातलेला असं केल तर
हा
आणि
मग ते बोलाला दिसती की नाहीये हा भरपूर तसा नाहीये म्हटलं आता खा पही ह ते
चांगला होता जो पण दिल त्यांना करून चांगलं दिल असं काही घण दिलं नव्हता म्हणजे टेस्ट ला एवढा वाईट नव्हता मला मोमोजच नाही आवडली खरं काय पण म्हण फ्राईड म्हणजे म नाही साव
त हे तिनं पनीर मागवलेली ना त्यामु ते एवढं मला पण नाही आवडलं स कच्च कच्च लागाल
तरी आतलं जरी चांगलं असलं ना तरी वरचं जे त्यांना केलता
हा ते नकते हा तेच क मैदा जास्त जास्त ह परवा मी गेलतो की नाही तेव्हा त्यांच त्रिक कोणीतरी कोणी होतं पूण समोश्याचे आकार कसे असतात
हा हा हा
तसेवालं हो त्यानी पेरी पेरी मस् मला टाकला त्या वरण मस्त एकदम छान लागल आणि त्यानी चट क व कच्च्या अंतात शेजवान चटणी त्यामुळे तेवढं बरोबरला लागत ते
करत नाहीत का त्याने
जवळ आणि ते तिथे फॉर्च्यून जवळ त्यांनी चटणी तयार करतात त्यामुळे त्यांचं काय च नाही लागत म्हण त तू एकदा ट्राय कर ळ आहे मी तुला घेऊन
अर के काय करकसून आर केे जवळ फॉर्च्युून आहे असं म्हटलीस तू हा ह हा म